हा बोल कीे
काय पाऊस आहे काय तुमच्याकडे?
पाऊस नाही आता वातावरण झालंय.
इकडं पण आलाय थेंब आता.
हा
आता बघूया काय-काय आबाळ तर झाले गच्च.
वार सुटलय.
वार पण हाय, भरपूर आहे वार पण सुटलेय सगळ हे व्हायला लागलय वार पण सुटलंय आभाळ पण गच्च झालंय.
हा हा हा
आता पाऊस थेंब येतात का काय वाटत थेंब आले चार पण आज मोठ नाही आला पाहिजे. गेल वाटत वार्याने, नको नष्ट होता
इकडं पण चालूय वार तस
हा हा
हा झालय वातावरण होत हळू व्हायले पावसाच वातावरण बघुया आता काय करत.
हम्म्म इथ पण झालय. हम्म सगळ हा वाळत बिळत घातलेल सगळा काढलो पहिला आणि पावसात सगळं भिजायच म्हटल
हा हा
म काय करायलायला मग
काय नाही चालूये काम चालूयेत बसलोये.
हम्म
चार पाच दिवस झाले जर हे पावसाच वातावरण आहे त्यामुळे आम्ही पण जर चालो याला. अपूसार
कशाला चाल्यात.
ते याला वॉटर पार्क ला जाणार होतो.
होय वाॉटर पार्क जानार होता.
होय आता काय चार पाच दिवस झाले पावसाच वातावरण आहे.
मग काय कॅन्सल केला काय ॽ
काय चालू आहे जायाच तर चालू आहे बघूयात अणि एक दोन दिवस दोन तीन दिवस जाऊ देत पूढ जरा वातावरण कमी होउदे
हा
हम कस व्हायल दुपारीच वातावरण व्हालेय त्यामुळे ते वॉटर पार्कला गेल्यावरती तिथ आणि परत पण मग काय तिथ मजाच खराब होणार.
होय मग एन्जॉय मेंट सगळी गेली काय उपयोग मग जाऊन काय उपयोगच होणार नाही.
हम्म दोन तीन दिवस जरा बघायच कस कस काय काय जरा
हम हे जरा ऊन पडू दे आता बघा मग हे आता काय पा पाडव्याच्या आधीपासूनच चालू झालय की हे
होय होय चालूच आहे.
चालूच आहे त्यामुळे काय आता कसं काय काय पाऊस पडतोय का काय
पाऊस तर अजून इकडे तिकडे पडालाय सगळीकड पाऊस आता बघुया कधी काय असत.
हो मग वॉटर पार्क ला अस फॅमिली जाणार होता काय फ्रेंड्स
फॅमिलीच की फॅमिली फॅमिली जाणार आता फ्रेंड्स पण आहेत फॅमिली पण आहेत. सगळंच आहे तिथं वॉटर पार्कला
मग फॅमिलीला घेऊन जाणार आहे होय.
होय काय तुम्ही पण घेऊन या फॅमिलीला तुमच्या येणार असल तर हं
विचारतो बघुया काय म्हणतात. कसं कस कुठ कुठल्या कुठ जाणार आहे म्हणजे जवळच आहे वॉटर पार्क काय
आहे जवळच आहे इथं नवीन एक झालय.
हा
ह सगळंच आहे मागच्या वर्षी गेलतो मी आम्ही मीत्रां बरोबर गेलतो.
हा
चांगला आहे ते एक वंडेसाठी
हो वंनडे तर काय काय असत. तिथ म्हणजे फॅसिलिटीज काय काय आहेत.
फॅसिलिटी म्हणजे इतन पहिला गेला की नाश्ता असतोय अनलिमिटेड
म
ह सगळ्यासनी अनलिमिटेड नाश्ता असतोय पहिला
हा
नाष्टा झा झाला की मग तिथं वॉटर ऍक्टिव्हटी आहेत.
वॉटर ऍक्टिविटी
हम् वॉटर अँक्टीव्हीव्हटी मध्ये निम्मा दिवस जातोय.
हा
स्विमिंग पुल आहे मोठ्ठा
हा
मग वॉटर अँक्टिव्हटी त्याच्यानंतर मग रेन डान्स आहे.
म
रेन डान्स हाय परत हे पण आहे. डॉल्बी डॉकी मध्ये तुम्ही डान्स करू शकताय.
डॉलबी.
हम्म रेन डान्स आहे तो परत अट्रॅक्टिव आहेत चांगली.
हां
दुपारपर्यंत भरपूर एन्जॉयमेंट होते हां दुपारनंतर तर मग जेवण आहे दुपारी.
हम्म हां
कर कधी पण असत्यात होऊन जातय बऱ्यापैकी मज्जा येत्या भरपूर परत.
हो
दुपारनंतर मग त्यांचे ह्या जे गेम चालू होतात. त्यांचे कंपनीचे आहेत गेम भरपूर म्हणजे अस गेम्स असत्यात.
हम्म हम्म हॅलो
तो असतोय परत बोट रायडींग आहेत. वेवपू आता नवीन वेवपू झालाय
हम्म भरपूर काय काय आहे की तिथ होय. हम्म भरपूर आहे की मग काय काय अस बघण्यासारख म्हणजे खेळायला एनजॉयमेंट ला भारी आहे.
होय बर्थडे साठी भरपूर आहे तिथ.
आ काय म्हणलात? हॅलो हॅलो हां आवाज मधी मधी कट व्हायलाय ओ हॅलो
यालाय हॅलो
हो आवाज कट व्हाय लागलाय.
रेंज लय कमी आहेे काय?
रेंज रेंज आहे की. ते बहुतेक हां आता याय लागलाय.
हां हां
आवाज मधेच कट व्हायलता.
हां हां
त्यामुळ काय बोललेलच कळना झालत तुमच.
काय नाही दहा ते लहान मुलांच आणि मोठ्या मुला मोठ्यांच अस वेगवेगळ
होय आमची लहान मुल आहेत ना त्यामुळे मग लहान पोरांना घेऊन जायसारख पाहिजे.
होय लहान मुलांच आहे ते इथे दोन फूट पाण्यात लहान मुलांच सेपरेटच पूल आहे. त्यामध्ये लहान मुलच खेळून जातात म्हणजे लहान मुलांसाठी पण चांगला आहेे ते. हां
हूं-हूं, आता ऊन पडायला लागलंय बघा.
ऊन-पाऊस काय वातावरण एकदमच झालं!
हा.
आता मध्येच ऊन पडायला लागलंय आता. मग हं, मग आता ऊन पडालं की मग जाणार काय वॉटर पार्कला?
हा ना, जरा ऊन पडाला की जरा उन्हात जरा मज्जा येत्या ना, एनजॉयमेंन्ट चांगली होत्या.
त्यामुळे जरा बघायचं, ऊन पडाल्यावर पुढच्या महिन्यात जायचं. आता मग आता काय, आणि एक चार-पाच दिवस थांबून.
होय-होय. चालतंय की.
बघां मग आमच्यात पण बघूया, विचारतो. बघुयात, काय म्हणत्यात.
एकं दिवस सगळेजण जाऊया, तुमचं तुमचे कुटुंबातले आमचे.
हां, चालतेय की! विचारूया, बघूया
हा.
मग मी नंतर सांगतो, असं-असं फॅसिलिटीज आहेत म्हणून सांगूया. काय म्हणत्यात बघतो, मग आता. हम.
हो.
आणि चहां वगैरे काही
चहा वगैरे थोड्यायं वेळा ना.
हा-हा.
आणि एक दहा-पंधरा मिनिटंन जायचं.
हां.
चहाला.
हा-हा. कप घे की.
म्या सांगून बघ.
मगं आणि काय? चालूयं तिकडं.
काई नाही निवांत आहे. एकदमचं मात पावसाचं वातावरण झालतं, त्यामुळे जरा हे झालतं. सगळ्यांचं हे झालतं, सगळेजण बाहेर वाळवण वगैरे घाल. तिकडे आता उन्हाळ्यातं सगळी जण सांडगे-पापड करायच चालू आहे, सगळ्यांचं. मग ते वाळवायला घातलेली, सगळ्यांची धावपळं उडालेली एकदमचं. काढायचं ठेवायचंय मग आता पाऊस आताआणि ऊन पडले बघा एकदमं सगळं एकदमचं वातावरण झालं, आतां आणि हाय, असं कडक ऊन पडले. तिकडं काय पावसाचं वातावरण झालंय काय? आणि ऊन पडले तिकडं पण? हॅलो. हॅलो